हॅलो
हॅलो! !
हॅलो
हॅलो
हा बोल
ऐकू यायला लागलंय काय?
हमं यायलय बोल
हमं नाही गांधीनगरला मिळतात काय चांगली म्हटलो कपडे?
चांगले आहेत खरं ते ह्याच्यावर आहेत ग असं हेन घ्यायला पाहिजेत
बल कयान
आ
म्हणजे डझनावर असं असं हा हा
सेट न घ्यायला पाहिजे
अ सुट्ट्या देत नाही अस लूज.
लूज भेटतात सोड खरं महाग तश एवढं की
हम्म हम्म मग ते एक काहीतरी घ्यायला लागलं तर एक सारखं सगळ येणार की कलर तेवढं वेगळं येणार एका गट्टयायातलग असं
हम्
गेल तो बाई परवा ते हेला गेलतो ना म
होता.
ज्योत ज्योतिबाला ते गेलतो मागच्या महिन्यात.
हम् ह
सगळी जणच मग ज्योतिबाग करून महालक्ष्मी मंदिरला जाऊन. ते माधवा रोड ला गेलेलो बाई.
कोण कोण गेलता?
म पपा ममी आणिन सरी.
हम्.
म ते माधवा रोड वेळ होता. मग माधवा रोड ला कायतरी बघणार तर बघायचला म्हटली तर. गेलो कायच नव्हतं बाही तेस हम्म.
का काय नव्हत.
लवकर. म्हणजे कपडे ते काय बघणार तर बघायचंला म्हटली त गं.
हम् हम.
तर काय सगळं ते लहान मुलांचंच होतं बाई.
ते दुकान माहित पाहिजे ग दुकानातन हय सोड सगळं खर ते दुकानं कुठली ते माहित पाहिजे.
दुकान नाही असं रोड साईड ला होत. ते बघ गाड उभा केलेला.
हा.
त्यावर लहान मुलांचं आणि बॅगा हेच ते नव्हतं सगळं
हो.
मग काय घेतल नाही आलू मग चप्पल तेथवढ पाहिजे होतं मला.
हम.
ह चप्पल तेवढं घेतल बा एक
ह्.
आणि ते चप्पल घेतल्यापासून पाऊसच चालू झाला घालायलाच नाही त्याला
कच नाही
कोल्हापुरी चमड्याचं.
प्युअर चमडायचं ना साधन
प्युअर चचामड्याचच म्हणतात त्यांनी खरं काय माहिती माहिती कायतरी मिक्स करत असतीलच ग प्युअर होत नाही ते
तसं नाही ग किती रुपये जगितले.
चारशे.
चारशे रुपयेचं मां ह हो.
आं
मी मलालात शंभर दीडशे रुपयाच.
शंभर दीडशे ला कोण देते बाई तुला चप्पल.
अरे ते साधे आहेत क
मग ते चमड्याच नसतील ग.
हम्म.
तरी पण ते टिकगत नाहीत घे बा इथ निपपा प आम्ही घेत.
समायचं नाही तेे असं साधच.
हा तरी पण अडीचशे रुपयाला घेतलेल ते
हम.
ते पण खराबच झालं.
मग तुला चमड्याचं कशाला पाहिजे होत.
अगं ते, उन्हाळ्यात लई उष्णता बाहेर पडत्या. असं पायाची चमडी तेन गेल्यावाणी साललं, गेल्यासारखं होतं.
हम्.
म ते घालायला जेथेना उष्णता जरा कमी येत्या वाढत. म्हणून ते घेतलो. आणि पाऊसच चालू झाला म पावसात कुठं ते खराब होते की.
हम्म, त्याला तेल तेन लावून ठेवायला लागतय.
हम्म आवो वापरलाच नई काय तेल लाऊन ठेव आता त्याला.
आता नाही खरं उन्हाळ्यात घालताना कनी जरा तेल लावून ठेवायच.
होय नाही, होय.
पप्पास नी घेऊन याच नाही.
काय.
चप्पल.
तेनी आणि कुठं घालत्यात तसलं.
झाली ती गी, कुठं तर बाहेर जातानाच की.
हम्म, वापरत नाही तसल काही तेनि.
हम्.
शिरयाला पाहिजे म्हणालता.
म.
नको पुढच्या टाइमिंगला घेऊया म्हनून आणलं त्याला.
का?
अग, अग तेज चप्पल तेन घेतलं का नाही आता शाळा चालू झाली की बूटच घालतोय तो. म आता ट्युशनला तेन जातानाच कि कुठं नाही तर अजिबात चप्पल वापरतच नाही. आता नवीन सॅं नवीन सँडल होतं बई ते बारकं व्हाय लागलय आता.
हम्, मोठच घ्यायचं त्याला घेताना.
हम्म सँडल वापरत नाही न रोज ते, पट्टा घाला काढा असं होतय म्हणून. ते, चप्पल च घालतोय आणि ते पाय सारखं मोठं होत्यात त्याचं.
हम्म.
आता बूट मागच्या, सहा महिन्या आधी घेतलेलं बक. आता बसना झालय त्याला पाय बोट हे वाल्यात, मडचालल्यात.
हम्म.
बारक वाय लागलय.
फाडत नाही नव लई.
फाटतच नाहीत ग चांगलेच असतात बुट आता प्रत्येक वर्षी त्यो कुठल्या तर एका मित्राला देतोय बारकी होत्यात म्हणून. आणि नवीन आणतोय. आणि मोठ जरा घ्याव म्हंटल्यावर कणी घेतच नाही मोठ. बरोबरच पाहिजे.
हम्म.
मोठं घेतल्यावर ते पायात न तेन निघल्यासारखं होत नव सारखं.
हम्.
यो कुठ शांत बसतोय सतरा फिरव उड्या मारत, शाळेत.
बाकीचे आई, घरचे काय करायल्यात?
हायत ना, काय करत्यात?
शेताल जात नाही कोण?
नाहीरच.
हम्म घेरा तरच.
हो.
बाबा पण जायत नाहीत
फिरायला तेवढं झागत काय काम कराय जाईल.
हम्म हम् काय शेतात काय लावलायसा.
का भात
ह.
मका
हम हम. पाणी बोर आहे काय बोर विहीर का आहेय काय.
नाही नाही.
पावसावरच.
औषधच की पाणी.
ह ह. तुमच्याकडे नदी आहे.
वर
हम्म हम्. मग उऊसतीलन काही नाही.
ऊस आहेत एक दुसऱ्यांनी लावलंस तर आम्ही लागले.
ह हा.
हम्.
बाकीन ग म
काण
हम्म ह्.
म बा
वेळेस आई आणि नको म्हणाली म्हणून तुला नको म्हटल भाै याला
अगे
तू यत्तो मनाला तस कावला.
नाही ग मी पहिला येतो म्हटलं सोडखरती म्हातारी आहे म्हटलंवर मला बियच मनच नव्हं. मी तुला दुसऱ्या दिवशी सांगणार होतो येत.
बाबाला पण लई ये होतो बाबा मला सारखं विचारालता आलता काय फोन म्हणून. मग आलता म्हंटलो आणि समोरच ही पण बसलेली आहे. आणि येतो म्हंटली का विचारला बाबा म्हटलं बघ. तो म्हंटल्या उद्या जमला तर येतो म्हणून.
हम्म.
मग ही लगेच म्हणाली कशाला काय काम आहे. उगच हादऱ्यातन रस्ता पण बरोबर नाहीये. आणि कशाला यायचं? मम्मी म्हंटलं ती काय गाडीवरून येणार नाही. त्यांची मोठी गाडी आहे म्हटलं घेऊन येणार आहे.
हम्.
मोठी गाडी असली तर काय झालं त्यांना काय हादरात बसत नाहीत काय म्हटली.
हम्.
म्हणून मग आणि सकाळी मम्मीला फोन के मम्मीला केलो आणि सांगितल सांग नको म्हणून तुला ह.
मी का तयार बियार व्हाय नवतो सोड येणार नाही तर काय म्हणून मी सांगाय पण नव्हतो हला
ह.
मी जनी म्हटलं की हाय. त गेलो तर काळकड तोंड कर्त्या आणि राहूदे म्हटलं.
मला फणस पाहिजे होता.
म सांगा तस कि तू आणून दता की का एकटा
मम्मी म्हणटली फोन केला असते, तर आला असता तो द्यायला. आणि कुठं बाई त्या बायका पण तिथं गल्लीत बरोबर नाहीत, काय तर बोलत्यात तसं नव गं काय तर, ते कशाला मग काय तर बोलत्यात ग माघारी मग आणि नको म्हणलो बाई भैया मला म्हणालता,
हा
अ जा म्हणजे ते दरवाजा वाऱ्याने हे झालं का आपटला, हीच म्हणजे दरवाजा उघडले आणि गेल्या आणि झाकायलाच नाही, आणि त्या जाऊन बड ल्यावर कानी तुटल्यासारखे झालय ते आणि कडी बसत सणच झाल्या त्याला तो जाळीचा लावलाय ब तो मग घरात आले की घरात त्या अनेक दरवाज्याला बांधून ठेवायचं, आणि बाहेर गेलं कनी त्याला बाहेरच्या कडीला दुर बंधल्या आणि ते खिडकीला बांधायच अस व्हा ते ते लई हे वालतं मग ते बाबा म्हणालतत, ह्याला फोन केला गवंडीला त्या काढा म्हणून,
हम्म
मग तो पाऊस पण होता कध तो कुठे येतोय, मग ते भैयाला बोलून आणलेला निघते काय बघ म्हणून,
हम्म
मग तो बसलेला तवा्हाच हे आई म्हंटली ना नको कशाला यायचं म्हणून
हम्म
मग नंतर मला म्हणालता बाई आणि परत बुधवारी बी राहिलो ना आम्ही.
हम्
मग भेटणारस काय माझा मित्रच आहेत ते मी चल पाहिजे तर तुला भेटून आणतो म्हणाल तर बाई
हम्म
घेऊन जातो माझं पण काय काम नाही आहे.
हम्म
अ नको म्हंटलं बाबा काय तर, आणि काय तर म्हणाय नको ही आई.
हम्
का नाको म्हटलो
हम्
ह तेला का? कोण?
शेऱ्या
शिऱ्या गेला खेळायला.
कुणाचा आवाज यालय मग?
ते गल्लीत पोरं काय कमी आहेेत.
हम्म आजलांकडे जाइत नाही काय आता?
आजलांकड आजलानच कुठं गेलाय वाटतं गावाला,
हम् हम
आता मारी आलीया
हम्म
ति आता दिदी बरोबर आहेा
घराकड घरात जायच नाही मग ईेत नाही घराकडं?
आता मोठं झालेय ग एवढे येत नाही ते.
अजला नाही ही येत नाही मार्या.
आलती की ग इथे की त्यासनी पण ड्युटी दिल्यात इथं काम करायला.
कुठे जात्या?